हॅलो.
हां बोल की.
कुठ होतुसरे सकाळ पासण.
कुठा आहे काय नाही जरा फिराव गेलेलो मित्रांन बरोबर.
अरे मग सांगाय तरी.
अरे काय माहितीय काय ते मित्र एक आहे ते द टालीचा क्लास असते. अग ते चकूनते येत ते. त्याचा वर बरा न एक मित्र. हे मला सकाळी उचलून घेऊन गेलेत फिरायचा दाव्या म्हणून
हा.
मग काय इकडे वरती घराात एक जागा आहे गाव आहे तिथं जरा असं मस्त टेकडा आहे रे घाट आहे छोटासा मस्त वाटत त बसायला. मग जरास गेलो तिथं बसलो थोडा वेळ मग जरा फडाफडं करत गेलो फढं फिरत तर मग ति करवंदात जाळ्या बिळ्या दिसल्या मग करवंद काढाय गेलो ती तिथं गेला वेळ अर्धा पऊन तास. अ तिथे अर्धा पाऊण तास म तसं जरा असं पुढे गेल मग चिंचेची झाड दिसली म्हणजे ह्यात चिंचा खायचा. चिंचा पाडून चिंचा काढल्या आणि परत मग अंबी जांभळं
बरं.
गचच गाडीवर त्यांला क्लांसला जायचं नाहीं म्हणून मंग गमांला नाहीं फिरवत होतां.
पेट्रोल कोठंण आणतांत यार.
आणि तेचं त्यांला कायं तो मोठां माणूंस आहे त्यांच्या कडे पैसे भरंपूर आहेत. अगं त्यांनां कायं टाके फुलगैरे ठेवलेली असतें स्प्लेंडर आहे रे. टांक पणांसच फिरगांव भर मंग
वेगळा टाकलं की बां
मंग. असनसते म मस
एकांच गाडीवरन तिघं फिरता.
हा मंग त्यां साईड लां पणं रिती रिवाज वगैरे कायं नसतं रिती रिवाज ते गावं आहे नां.
हा हा लायसन्स तरं आहे कां जरा
कसलं? लायसन्स वगैरे त्यांनां अजून काढलें नाहीं वाटतं चालतं तेवढं.
तुझं असलं की.
माझ आहे लायसन्स. गाडीथ चालवते गाडी त जीथं चालवते आपण माग बसायचं.
हा हा.
मस्त तिथ तलाव आहेत. त्यालावाशी जाऊं न बसल तिथं फोटो वाढाला मतं स्पोर्ट आहे तिथं बुक येणारं आहे का तू.
पुढच्यां वेळेस सांगकी
इथे उद्यां येईल तो आता परंत
हा हा.
त्या येना येना असल्या सांग माझी गाडी काढतो मी.
तु काढ येतो.
ह
काहीशी नाहीं अरे खरं सांगत तरं अरे मेसेज करूंन आम्हाले कायं मामाच गांव
कसं असते माहिती की त्यांच्या बरोबर गेले की जरा पणं कडे लक्ष नसते तिथे
माहीत आहे मलां आता आम्हीं कायं मित्रांच्याच जाहीत नाहीेवले कां
आ मंग
हा बरोबर ठीक आहे असून दे सोड म आणि
हम कांय नाही निवांत असंच कांहीतरी गेम खेळत बसली तीथ आता मंग ते करूंन आलों फिरून आलों त्यांच्या बरोबर दुपारी
बरं
मंग कायं जेवलो जरासं बसलो जरा घरांत शांत वाऱायला
बरं
उन्हनांत फिरून कंटाळा आलता मंग
हां
परंत संध्याकाळी त्यांच्या फोन च ख्याला येता आहे मंग कायं उपरतं उठलो आवरलं गेलो खेळायंला क्रिकेट
हा हा हा
असं असतें बघ तरं मगांशी आलों घरांत साडेसात
हा असं असते अरे ते कशासाठी विचारतो तुला
हम्मं
माझा एक भाव आहे
हा
ते तू करणारं आहेस तेस ती करायजं म्हणते ती पणं
बर
मग ते काय काय असततील जरा तुमच्या कॉलेजाबद्दल सांग विचारा आपण बरत रे
हे बाघ काय करणार आहे तो फार्मसी करणार आहे आमच्या आमच्या इथं फार्मसी आहे अग्रिकल्चर आहे
आणि अ शेतीच
म्हणजे सगळंशी शेती विषई
हा शेती विषयक शेती
पण पुोढं जाऊन काय फायदा तिचा
अ एक तर स्वतःची शेती असली तर तु स्वतःची शेती म्हणून कर आपला उपयोग करू शकतोस त्याचा किंवा कृषी केंद्र जी आहेतेत आपली गवर्नमेंट
बरं
तिथं जॉब लागू शकतो गव्हर्नमेंट मध्ये
हा
आणि पाहिजे तरं तू स्वतःचं ते अम कृषी केंद्र असतें बघ म्हणजे खंत बियाणं
हा
अगरे ते मी विकत विकतात बघ
बरं
ते एक ते तू चालू करू शकतोस
हा
आणि काय गव्हर्नमेंट मध्येस तुला काहीतरी चान्स असतो त्यान काही तू कोट्यात नव्हतो ऍडमि अ त्यात लगेच जॉब मिळतो कोट्यात ना
त्यांच्या काहीतरी ठरलेला कोटा असतोय त्यांच्यासाठी
हा
त्यात मीरीट मध्ये असल तर होतय.
हा हा हा काय खरं नाय म बरं आणि कुठला आहे त्यात डिपार्टमेंट तुमचं इथं
आमचं फार्मसीच फार्मसीमध्ये पण एक डिग्री आणि डिप्लोमा.
त्यात काय फरक आहे.
डिग्री चार वर्षाची असतेया डिप्लोमा दोन वर्षाचा
दोन वर्षाचाच पण आज तेचं म्हणजे काहीतरी फरक असणार की शिक्षणात ते
अ कस असतय फार्मसीला म्हणजे डिग्री असते किनी सगळे डीपमध्ये असतय. आणि डिग्रीचा एक काय फायदा माहितीय काय तू
हां
कंपनीत पण जॉबला लागू शकतोस. किंवा इन केेस तुला पाहिजे तर तू स्वतःची कंपनी पण काढू शकतोसं औषध मॅन्युफॅक्चरिंग चे.
हा म्हणजे गोळ्या बनवन.
हा
हा
मग आणि डिप्लोमाचा असा विषय आहे की तू फक्त मेडिकल काढू शकतोस. जास्तीत जास्त एकत मेडिकल म मी कामाला गेलो स्वतःच मेडिकल आणि त्यांना कंप पणीत जॉब नाय डीप्लोमा वाल्याना डिग्री केलं तर कंपनीत जॉब मिळेल. डीप - डिप्लोमाना नाय फक्त मेडिकल डिग्री ला कस तू मेडिकल स्वतःच काढू शकतोस. किंवा कंपनीत जॉब लागू शकतोस. किंवा स्वःची कंपनी चालू करू शकतोस. अस आहे आणि त्यातन पण तुला गव्हर्नमेंट मध्ये पण आहेत ते ड्रग इन्स्पेक्टर वगैरे आहेत. आणि काय आपलं एखादं वॅक्सिन बनवतात बघ आता आपलं को कोविडच वॅक्सिन बनवलं त्याच्या ज्या टेस्ट होतात.
हा
त्यासाठी पण ते पण गवरमध्येच येते त्याच्यासाठी पण वेगळा कुठ ते काय कायतरी वेगळे नाव आहे त्या आता फिक्स नाय मला
हा
म त्यात पण मिळ हाईत ते.
हा हा बरं आणि तुमच कॉलेजचं काय होतय त्याचं
बी ए एम एस पण आहे आणि एक फॅकल्टी अ आयुर्वेदिक डॉक्टर
हा म्हणजे आयुर्वेदिकच सगळ
हा
बरं बर बर मग यला टक्केवारी कीती लागते तरी
हम्म बी एम एस यायचं म्हणलंस तरी साठ लागतेय बे ए एम एस ला साठ पासष्ट
का नावं पण तुझी कुठली आहे ती
माझी फार्मसी ला
हा
फार्मसीला तुला पन्नासशे वरती पाहिजे
सयंस
हा सायन्स पन्नासच्या वरती प्लस सीई टी
सीी लागीथ एकथ
अ सिईटीच तसं काय नाही अ चालतात सिईटीला किती पण असले तरी
बर ठीक आहे म्हणजे पच्यावरर पाहि बर आणि फी
फी बघा आपल्याला फार्मसीला डिग्री लावनलास तर पंचेचाळीस हजार आहे
बरं
डिप्लोमाची काय माहिती नाही मला फी
बर
आणि मग काय राहायचं वगैरे हॉस्टेल वगैरे
म ते पंचायत मध्ये असते का वेगळळा
नाही हॉस्टेल हॉस्टेलचा खरच वेगळा
भरतेच घेतील लॉन लाजे तरच
हॉस्टेलचा वीस हजार आहे वर्षाचा
हा वर्षाचा विसा त्यात जेवण म्हणजे स्वतःच आहे मेसटचे असणार का हॉस्टेलवाल्यांच
अ जेवण मेस आहे वेगळी ते मेसचे चार्जेस वेगळे आहेत
हा त्यांचा व्यस्थ म्हणजे टोटल खर्च घेतील म सांग म्हणजे हॉस् तेल क्रिमीिक शाळेचं
ह बघ किती जातो मात काय सगळ मिळून हॉस्टेल मिस आणि कॉलेज सगळ मिळून बघ तरी अ पंच्याऐंशी हजार पर्यंत जातोय वर्षाचा
बर म आणि येता जाता असणार ना पन् काहीतरी किलोमीटर ना तुमचं
अ पंच्याहत्तर
पंच्याहत्तर किलोमीटर म्हणजे तिथनं आणि आताय काय ती डोंगर भााग
अ एवढं नाही आ तरी आहे बऱ्या वेगळ्या बाहेरच्या बाहेर तीन किलोमीटर व आहे आत
बर ठीक आहे आणि शिक्षण आहे का
अ हा
शिक्षणा आहे परफेक्ट
हा
म का विष नाही बर बा आणि फी काय कटपप्यात ब राजजी काय
नाही ना तसं का नाही
जे
पिक काय कशी पण भरली त्याला च टप्प्या टप्प्यात भरला स चालत
आणि चार हच्या किती टोटल आठ
हा आठ सेमिस्टर आठ सेमिस्टर असतात
आणि प्रॅक्टिकल हे काय दिथले
हयतीे प्रत्यक विषया प्रॅक्टिकल वेगवेगळा ल्या आहे
हा म्हणजे ते करायला देते ना
हा देतात की
हा बर ठीक आहे
हम्म.
अ बघा त त्याला कि
हं.
जास्त करून मग तिथंच घ्यायचंय इथं कुठे घे नाही इथं काहीतरी आपल्या इथ काहीतरी लॅब नाहीत ना.
होय.
मग त्यापेक्षा तिकडे घेतल्याला चांगलं.
मी पण बघितलं होत जरा प्रॉब्लेम आहे इकडं पण.
काय इकड प्रॉब्लेम आहे?
म्हणजे इक्विपमेंट्स वगैरे देतो मशनरी वगैरे आहेत कणी
हा.
इथ नाही येत तेवढं.
हम्म बरं असन शिक्षण चांगलं आहे काय?
हाय की. तथ. चांगल हाय.
चाल चालते चालते बर ठीक आहे मी त्याला विचारुन बगतो. तो काय होतय ते.
चालतंय.
ठिव का?
हा चालतय.